हॅलो.
हॅलो.
हां बोल की.
हा बोल का कॉल मध्येच कर झालं रे.
हो एक कडे झाला नेटवर्क प्रॉब्लम आहे ना.
हा हा हा हा बोल आता. काय मला काय सांगल असतो ते बीसीएच ऍडमिशनच.
तेच सांग तो ती करणार होता. ना तुझा मित्र.
हा तेच घ्यायचंय त्याला मग काय.
फी वगैरे मी बोललो मी.
हा.
हम.
फ्रीच झालं ते हा. जरा मॅथच काय सांग मॅथस ला काय असते म्हणला तू.
मॅथ मध्ये लॉजिक आपल्याचं. लॉजिक आणि जे बारावी ला आपलं होतं. ना.
हा म्हणजे बारावी सायन्स लावतो खरव ते
होतात. तेच आहेत थडंफार.
ओके ओके हा हा हा हा. मग त्याला जरा उघड जाईल ते. त्या त्यांन कॉमर्स मध गेला ना.
हो पण मॅथ्स असेल ना त सेम अस ना मॅथ्स असं का नाही.
नाही नाही कॉमर्सला मॅथस नसते. रे म्हणजे आमच्या कॉलेजला कॉमर्स होत की त्याला तरी मॅथस नव्हत. त्याला अकाउंट वगैरे होता विषय मी सायन्स केले त्यामुळे मला माहती आहे. आमच्या कॉलेजला आमच्या कॉलेजला होत तिने पण.
मला पण असं कॉमर्सच असं काय माहीत नाही त्यामुळे मला वाटलं असेल. मॅथ्स वगैरे होय मी पण सायन्सच घेले.
हा.
हा.
तरीच.
तरीच मला मला वाटलं असतील.
नाही कॉमर्स ला नसते कारण कसं माहितय का मला कसं माहिती. आता हे स्ैम्या संत्या आहेतच आणि दुस आणि मी तर्र होते रे आमच्याच कॉलेज ला होते ते कॉमर्स ला होते. त्यामुळे त्यांचा विषय माम् एकत्र एकत्र शाळे बस नाही एकत्र कर आम्ही आम्ही स्या वगैरे. वर्गात होतो सगळी मग तो त्याने का कॉलेज चेंज केलं अकरावी बारावीला मम कॉलेजला जे होत पोर त्यामुळे त्यांच्यामुळे माहती जराविषय कुठले कुठले आहेत कुठले कुठले नाही ते असं आहे सगळं ह
हा हा
त्यामुळे कॉमर्सला मॅथस नसते त्यामुळे आता त्याला वघड जाईल
होय अवघड जा थोडंफार अवघड जाण एवढं नाही जाण
हा
हम
हजुून काय असते
आणि आणि फक्त प्रोग्राम लॅन्वेज असतात फक्त त्या फक्त त्याला अवघड आहेच बाकी एवढे का
हा
हम्म सी प्लस आली ए सी आली की मग बाकीच्या येतात त कारण बाकीच्या सोप्या आहेत पूर्ण
हा
हम
क जाऊघडाय काय
हो ती मी आहे मझ त्याचा पाया फक्त असे आहे बाकी सगळ्या तेव आहेतस हम्
् मा निग
आणि काय ना जल म्हणलं निवत
हा
तू म्हण द्या कॉलेजलास
मी वैभडल रे डी फारम कराय लागलो
हा हम
हम्म
बी फार्म मध्ये मग कसं भेटते ऍडमिशन देत असं बारावी नंतर भेटते तेसं दहावी नंतर पण भेटतं
अ दहावी नंतर घ्यायच म्हणलं तर डिप्लोमाला मिळते
हां
ग्रॅज्युएशन ला घ्यायचं म्हणलं अस तर मारावी नंतरच
मग बारावीला आपण घेतलं तर मगयडी सेकंड एरला भेटणार कसं काय का नाही का फर्स्ट इयर बस नाही
फस्ट येला
हा हा
तु बारावी नंतर नाही मिळत तो डिप्लोमा केलास कानी दहावी नंतर समज डिप्लोमा केला तर मग तुला डायरेक्ट मा त ग्रॅज्युएशन ला सेकंड इयर ल ऍडमिशन माड
डायरेक्ट मही
हा
हा मत कोणतं सोपं पडतील आपल्याला सर डायरेक्ट असं पडेल कसं मग डिप्लोमा केल्यानंतर असं हे होईल
अ डायरेक्टच केलेलं म्हणजे बारावी केलेली बरी डिप्लोमापेक्षा
हा हा
असं आहे जर लवकर जॉब पाहिजेल असल तर मग डिप्लोमा केलेला चांगला लगेचच पाहिजे असेल तर ह ते डिप्लोमाचे सर्टिफिकेट हा भेटत पण पगार नाही ना ते तेवढा. ग्रॅजुएशन सारख हा तेच म्हणूनच डिग्री कराय गर्जची
होय सगळ्या हिज्यात डिग्रीच महत्त्वाची हाय.
हम्म तेच झालंय रे सगळीकडं, काय करायच सांग.
ते करून म एम सी ए केलं की मगच जॉबचे जास्त आहेत ना.
हा बी नुसत बी सि एयला झाल्य.
बी सीए ला नाही एवढ हो नाही नाही तर मग बी सीए करून कोणता तर कोर्स करायला हवा म अस डाटा एंटरी. किंवा सायबर सिक्युरिटी होय.
म एक्सटर्नल टाकायंय हेला डिग्रीला तेन टाकायच असं करायच.
हा.
दोन्ही हे करून मग नंतर न मग आपल्याला जॉब, भेटला असतय यांच्यात.
हम हम्म.
हो मतरी बऱ्यापैकी आ मला जॉब वगैरे सोड मेडिकल आम्हाला कसं माहित आहे अ बी बी केलं की नाय
हा.
आपण स्वतःच मेडिकल तर टाकु शकतोय.
होय.
मग एखाद्या कंपनीत जॉबला जाऊ शकतोय, असं दोन ऑप्शन होतात रे ओपण आणि डिप्लोमा केलं की कसं फक्त स्वतःच मेडिकल.
हा, होय मेडिकल, मेडिकल पण भरपूर झालेत ना.
हा.
होय.
तेच बाकी काय नाही ना डीवायला ना जास्त ऑपॉर्च्युनिटी नाही ज्या बी फॉ्म वाल्याना जास्त बॅचलर डिग्री.
हा हा.
डिग्रीला जास्त आहेत कसं डिग्रीला कसं माहितय का?
हां.
स्वतःच मेडिकल आणि कंपनीत जॉब किंवा मग गव्हर्मेंट जॉब हायत. आणि जर स्वतःच डिस्ट्रीब्युशन पण करू शकतोय म्हणजे आता बघ आपल्या इकडं कोल्हापुरात, मे होल होलसेल औषध देणारे अस डिस्ट्र्रीब्युशन म्हणजे. म्हणजे बाकीची जी छोटे छोटे मेडिकल शॉप आहे, त्यांना औषधाचा पुरवठा करणारे शॉप, डिस्ट्र्रीब्युशन शॉप, ते पण आपण हा होलसेल मध्ये आपण देेऊ शकतो ते एक होतय आपल्याला.
हा.
बी केलं तर. आणि गव्हर्नमेंटमध्ये पण थोडे जॉब आहेत. थोडे म्हणजे भरपूर हॉस्पिटल प्रत्येक हॉस्पिटलला पण जॉब आहेत. अ हॉस्पिटल फार्मसी अस बि. हा गव्हर्नमेंटला पण आहे, प्रायव्हेट हॉस्पिटलला पण जॉब आहेत. हॉस्पिटल फार्मसी म्हणून एक कन्सेप्ट असतया, म्हणजे जे हॉस्पिटल मध्ये जे लागणारे औषध आहेत, ती मॅनेज आपण पण सगळी करायची त्यांचा डाटा वगैरे असेल तो ठेवायचा. असं काम असतं तिथं. हा म्हणजे एक्झाम नसते सोड त्याला इंटरव्ह्यू फक्त
हां इंटरव्ह्यू
इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू झाला किंवा लागत जॉब त्यासाठी पण कर कस आहे जर मग वगैरे पाहिजेत तरच मिळते ना तर मग नाही अवघड असते न हं
प लगणारच अस
कचप
हो.
मार्क जरा जास्त चांगले असले तर मग लगेच मा तो मग काय टेन्शन नाही.
हो सगळीकडे असंच आहे मार्क लागत जरपर भले काय येऊन दे नाही येऊन दे. खला
तेच
मार्क लागते आता.
मारक दिसायला पाहिजे चांगले जास्त
होय.
असस् तयष ग उगडे
हो खरं आ सगळं कारण नंतर ना जॉबला गेल्या पण तथे घेऊणार ना आता काही नस तरी मार्क येऊन काय फेकाय असं असं पण नसते.
हो हो हो
जाला तर पाहिजे थोडं फार घेतलं
ह हा
नाही तर गप् बससायचं मग काय पेक म्ह ते काढून टाकणार मग कामाग
हा कस काय र
होय.
तिकेड तर तेच हा अवघड आहे सगळं
हो हेच म्हणलं तू पण आता कुठ नाहीस नाही आता जास्त
ह तिकड हॉस्टेल ला असलं कुठे काय
होय.
हॉस्टेल ला असलं की कधीतरी य त इकड अ लोे असत इथंच काय एवढं नाही. जाणं येणं होत नाही रे कंटाळ येत जायला.
कता येते वय भरपूर येते कॉलेज करून आल्यानंतर काय हे होतच नाही भरपूर
हम्म प्रश्न पडतोय सगळा
होय.
ना वास तर झाला त्याच
होय.
ह
आमचं पण आता जास्त नसत तुमच टायमिंग किती आहे कॉलेजच्या तरी
आमचं कॉलेज बघ सकाळी पावणे दहा
हा
ते संध्याकाळी पावणे पाच पर्यंत कॉलेज असते.
दुसरी शाळाच की
कंटाळ तर र बसा आला आणि एक एक तासाच लेक्चर एक
प्रॅक्टिकल पण असणार ना मला
प्रॅक्टिकल असते की दुपारनंतर प्रॅक्टिकल जेवून झाल्यावर
हां हां
नको नको ते बसायला
हो जवढशीि कोण बसणार आता अकरा बारा मोडले रस्ते सवय
हय अकरा बारजच कॉलेज आमच्या सकाळ होतं साडेसात ते साडे अकरा
हो त्यामु काय हेच नाही
हा
हो आमच पण अस आहे मर्निंग कॉलेज असते त्यामधलं पण होत नाही लेक्चर असं आहे
असं नाही ना आमचं आमचं कसं होते एखादसरं होत नाही खरं त्याच्या जागे पण दुस को य शिकून जात
हा हा आमच्या माहीचच
तर
कधी पण या कधी पण जावा असं आहे
ह चांगला झा तुमचं ते तरी
हा चांगलं गोष्ट बरोबर पेपरला सांगत की कोण होतं कोण नाही ते मग काय ते बरोबर
म्हणजे असं आहे नंतर आहे सगळ सगळं झाल्यावर
ह म तलक्ष ठेवतत नाही ती मी विचारलं तर आपण सर येत नव्हत ते असं म्हणलं की मग म्हणणार ना ते क ते लेक्चर लावतास काय म्हण म आपण कायच बोलू शकत नाही नाही
हा हा ते पण आहे
तस का नाही आलेलं बरं काय जाऊन बस बसायचं बघते
हा
बस्ले तर बास
चांगला
हम
हम्
मग गांध का आहे
काय ना ब हाय वानत जरा जराातच
ह चहा नास्टा वेगितला का नाही
आता एवढ लोक कररबटवप सार तरवागदी चार नंतर वमंत
हा हा मला वाटले चार वाजलेत
ना अज नयचारवला
हम हम
चालतेच करतो नंतर त्याला
बरं बरं चालते
हा चाल
हां बरोर